हा बोला की.
हा आवरल काय? होय आवरल की जेवायच जेवला?
ह म्हणजे सगळं आवरलं जेवायचं बाकी आहे आता.
हा
काय म पाऊस हाय? जेवण झालंय जेवायच आहे. अताच आमचं पण आवरल सगळं.
हा- हा -हा
हा काय चाललंय पाऊस वगैरे आहे का?
पडलं इकडे
होय इकडे पण तसच आहे वातावरण होतंय काय पाऊस.
थोडं मळ्यात आल्यासारखं होतंय आणि परत ऊन पडतय असं व्हायला लागलय. हा हा
हम्म
काय मग पाण्याचं प्रमाण तेन आहे का तुमच्याकडे जास्त कमी अस
होय आमच्याकडे पाणी म्हणजे नदी वगैरे पाणी आहे पण आठ दिवसानंतर येते
हा हा
मग बोरचं असल्यामुळे बोर आहे त्याच्यामुळे काय आम्हाला एवढं काय लागत नाही
हा हा मग पिण्याचं तेवढं भरून ठेवाय लागत
पिण्याचं तेवढं हो तेवढं दोन टाक की बस होत आठ दिवस कधी आठ दिवस कधी चार दिवस असामिंग
हा हा तेच की आता पाऊस पण कमी असल्यामुळे जरा पाण्याचा प्रमाण कमीच असणार
होय सगळीकडे जरा पाणी टंचाईत हे भसाव लागलं ना आता जून महिन्यात कसं निम्म तरी म्हणजे अ म्हज टक्केवारीने निम्या भरत होतं ना धरण वगैरे म्हणा
थोडा तरी पाऊस पडायचा
होय आता काहीच नाही
हम्म ऊन पडला असं म्हणजे मे महिन्यात असल्यासारखं वाट
वाटा लागलेय गरमी पण भरपूर वाढाल्या
होय.
त्याच्यामुं पण जास्त म्हणजे लोकांना त्रास वगैरे व्हायला
हो तेच की म्हणजे ताप वगैरे याय लागले तोनामुळं
होय लहान बाळांना वगरे त्रास व्हायलाय त मरा मरा मठवाड्या विदर्भाकडे तर म्हणजे उष्माघातान किती लहान लहान म्हणजे बाळ हे झाल एक्यर झाल्यात.
अघडा सगळ्यावर परम व्हायला लागल्या त्याचा
ण काही हे करू शकत नाही मेन पाणीच आहे.
होय या वर्षी दुष्काळ पडणार म्हणतात काय काय चालंय
तेच की आता म्हणजे म्हणजे शंभर टक्के भरलेली होती ते धरणं पण आता म्हणजे कमी व्हायला लागलेत.
होय आता उन्हाळा बरं म्हणजे त्याचा वापर झालाच ना आता ते भरायची वेळ होती तर ते पाऊस नाही आता
हो आता म्हणजे निम्मा जरी भरला असत पुढच्या वर्षी जरी एवढं काय हे झालं पण आता पाऊसच नाही त्याच्यामुळ काय हेच नाहीय
कोणता तरी ते मी मोबाईलवरच बघितलेलं तो निनो राक्षस आहे म्हण तो पावसाला स घळऊन टाकणार आहे म्हणे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर भरपूर म्हणजे अशी गर्मी वगैरे वाढणार आहे जास्त म्हण
होय आता बघ की आता पाऊस नाही आता जून महिना गेला असाच जून महिना गे जुलै तरी काय लागते का नाही काय म्हणाला लाग वीस तारखेनंतर जूनच्या काहीतरी
होय म्हणजे लागणार आहे म्हणून सांगले पण काय सांग ता येत नाही ना. पावसात
कधी ला लागेल तेव्हा आता खरा ते दुसरं काही नाही शेतकऱ्यांच पण नुक सान आणि पाणी नाही त्याच्यामुळ सगळ्यांनाच हे
होय आता प्राणी पक्षी त्यांना कुठं जायचं आम्ही कुठन तरी आपण हे करून आणू शकतोय पाणी वगैरे
होय शेतीला तरी पाणी पाहिजे ज्यांच म्हणजे बोर म्हणजे विरी वगैरे आहे ते पाचतील म्हणजे देतील शेताला पाणी पण बाक कीच्यांन काय करणार आहे ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी
हो ते पण कस हा तोपर्यंत देणार नंतर पाऊसच पडाय नसल तर
ते तरी कुठून ये ना होय कसं बोरचं पण कस आम्हाला तर नंतर जर एकदमच हे झाली तर सगळ्यांच्याच बोर वगैरे आहेत ना
हा हा
मग त्याच्यामुळे सगळ्यांचंच पाणी कमीत मग पूर्ण हेच हो अडचणच येणार
हो लवकर लवकर पाऊस पडायला पाहिजे
होय तेच की
पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच ह्या वर्षीच झालं असेल बघा म्हणजे एवढा लेट पाऊस अजून चालू
होय गेले अस तर निम्मा मे महिना पण हे व्हायला नाही चालूच केलं मे महिना चालू झाल्या
गेल्याषयी म्हणजे पाऊसच होतात दिवाळीत म्हना
होय दिवाळीपर्यंत पाऊसच होता आता आता मध्ये पण हे होत होता जानेवारीच्या दरम्यान
हो आणि ह्या वर्षी कस ऊन पण जास्त भरपूर आहे
होय खरं आता थंडी पण असं जास्तच वाढणार पाऊस नाही त्याच्यामु गरमी पण भरपूर वाढल्या
नाही खरं नाही सगळ म्हणजे अ सगळीकडे परिणाम होते त्याच्यात
होय पाण्याशिवाय का आपण जगू शकत नाही एक वे अन्न नसलं तरी चालेल पण पाणी पाहिजे हो तुमच्याकडे कस येतय मग पाणी
आमच्या इकडं का हाय आमच्या इकडं म्हणजे एक दिवस आड पाणी येते
हा हा
हा मग आमचं काय बोर वगैरे काय नाही फक्त ह्याचं कॉर्पोरेशनच आहे पण
कारकण हा हा
मग ते टाके भरून ठेवतात म्हणजे मग असं आहे पाणी आत्ता पण नंतरच काय सांगू शकत
होय आता एक आठ दिवस जरी असं वातावरण राहिलं तर मग पाणी पण हळूहळू कमीच म्हणजे एक दिवस अडाण येते ते चार दिवसान किंवा आठ दिवसन पवा शहराला म्हणजे पाणी पुरवठा पण व्हायला पाहिजे
होय हो
तेमुळे झाड झाडं लावायला पाहिजे झाडं असली तर म्हणजे पाऊस वगैरे पण जास्त येणार ना कडे झाडे तोडवायल्या
सगळी म्हणजे झाड तोड सगळीकडे म्हणजे हे चालूच आहे म्हणजे पर्यावरण
हे झा
दुष्पिणाम चालूय ना आता
होय त्याच्यामु आपण जास्तीत जास्त झाड पण लावली पाहिजेत पण एक कधी पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंतच म्हणतात नंतर कोण लक्षात देत नाही
तेवढंच पुर्त करतात ते आता आता जंगल तेोड आता जंगल तोडीत पण म्हणजे केवढे सगळी जण म्हणजे झाडं तोडायला लागले
आता मध्ये आयटी पार्कसाठी पण किती झाडे तोडली हैदराबादच्या तिथे ते प्राणी वगैरे सगळे शहरात आले
हो होय त्यांना तरी कुठं काय म्हणजे ते पण मग येणार ना माणसात जागा नसली तर ते तर काय करत ते
मग निसर्ग पण तसाच वागायला लागलाय माणसांसोबत
हो मग माणूसच तसा वागायला म्हटलं होते माणसाचा परिणाम ते म्हणजे वा वातावरण करून घ्यायला लागले सगळ
होय तेच क तेवढं म्हणजे हे वहिलं की असं फॅशिवाय कोणीच राहू शकत नाही असं झाले एवढं गरमी वगैरे गरम वापा मला होय
म्हणजे असं थांबं वाटत नाही बाहेर कुठेतरी जावं असं होत ते
संध्याकाळचं तेवढं जरा शांत वाटतय जरा वारं वगैरे सुटतंय पण घरात परत घरी आलं की पर होत तुझं चालूच आहे ते साप वगैरे पण भरपूर बाहेर पडाला येवला
आता उन्हान ते त्यांना तरी कुठे हे आहे
होय आमच्या इथे पण भरपूर म्हणजे एक दोन दिवस गेले की हाईतच
साप
होय
अरे बापरे
त्यामुळे सगळं अवघड झालं नाग वगैरे असं बाहेर पडाय लागलेत
म्हणजे आजूबाजूला तुमच्या हा हा शेती सारखा आहे का तुमच्या इथे जरा थोडं
म्हणजे आमच्या कॉलनी पाशी पण पुढं जरा ओढा आहे ना त्या ओढ्यात मग सगळे ते पकडलेले वगैरे आणून सोडतात ते मग ते तिकडयचं हे झालं तकड येतात उन्हानाचं
हा तेच ना तुम्हाला मग तेचा त्रास
त्रास आहे रोज एक ह आहेच प्रत्येकाचे म्हणजे दारात तरी दुसरं किंवा झाडावर तरी लटकलेलं आहे
हा हा मग तेथ काय करतायसा तू
ते मग बोलवतायेत की धरून देता येत ना परत आणि एक दोन चार दिवस गेले किं ते धरलेलं सोडत मग तेच परत येत
सगळं म्हणजे ते म्हणजे ते काय म्हणजे अस ह लोकांना ते काय करत नाहीत ना
नाही चावतात कि नाग वगैरे आहेत ना
हा हा
लहान वगैरे बाहेर खेळ त्यात त्यामुळे पण भीतीय होय नाई होय पाठवतच नाहीत कोण मस म्हणजे जरा म्हणजे असं समोरून तरी चालायला आलं तरी म्हणजे लक्ष देऊन चालायला लागतय एवढं म्हणजे हेय
हा हा मग तिथं त्यांना सोडूच नका म्हणून असं म्हणजे सांगायला पाहिजे वरन
ह होय सांगितलेय पण हा म्हणत्यात आणि लगेच पुढं जाऊन सोडून देत्यात ना तेज्ञतरी किती वेळा ऐकत्यात
मग कुणा चांगलं तिला कितीला पडायचं ते तेच हेच
रोज आहेच एकेका दोन दोन असतात एका वेळे
कोणतर आपण बघून चालू शकतो आता म लहान मुलं कुठं बघत्यात
आणि झाडं वगैरे आहेत ना फुलाचे वगैरे असं त्यातनं पण म्हणजे येत असतील मोगऱ्याचे वगैरे झाडं आहेत ना ते शेजारी ते वासान पण येत्यात वासाना येत्यात ना जास्त
भीती म्हणजे भीतीच हाय एक प्रकारची मग
होय तेच घ्या आता ते पाऊस नाही म्हटल्यावर जरा असं त्यांना पण आता जमिनीत हेच होतय ना बिळात वगैरे मग ते बाहेर पडायला लागल्यात सग उन्हाला त्यामुळे घरातून बाहेर काय जायचं ह सगळीकडे लक्षात आहे नाही पाय टाकताना पण सावधगिरी न टाकायला पाहिजे बाहेर आल्यावर
होय
तेच
ते म्हणजे अआ अवघडचय म्हणजे आता सगळ्यावर त्याच हेचय चालूचय पाऊस नसल्यामुळं मग
होय ती तरी कुठं किती वेळ थांबणार गार म्हणजे पाण्याच्या ठिकाणी येत ना गार जरा अस हे वा्हायला
होय होय
त्यामुळ पहिला शेतात तेन वगरे अस असयचं आता सगळ घरातनी वगैरे
आता म्हणजे जवळ जवळ आता सगळीकडे आता गावाकडनी पण भरपूर म्हणजे आता परडी वगैरे असत्यात
हां असतातच हो पण लवकरात लवकर जरी नाही म्हणजे चावलं जर समजल ना तर लवकरात लवकर तरी हे उपचार तरी व्हायला पाहिजे
अ म्हणजे ते सा समजायला पाहिजे आधी चावलंय ते होय
लई लक्षात देऊन हित हे करायला लागेल
हो हो
वगैरे सकाळच पण आहेत सात साडेसात ला तरी पण आहेतच दिसतातच
अगं बाई बाई भरपूर हे आहे की म
चालेल ठेवू का मग
हां चालेल ठेव